हॅलो
तरू बवा कुठ आहेस
बोल काय घरी आहे
का रे इतक्या दिवस कुठे काय बस
काय घेयच, काम पम सुरू आहे ना. घरी जावं लागतय, अरे घर नवीन मानतोय ना. त्याच्या साठी, होय, होय, होय
हा हा हा कधी व बांधायला तालुक्याला आहे मग?
हायय कधी मे मध्ये, सुरुवात केली आहे बघ.
हा,
मे, मध्ये सुरुवात केली अजून टाइम लागणार त्याचा, भरपूर दोन तीन महिने, वगैरे अजून जातील हा स्लॅब वगैरे, पडला आहेपण,
कशाच बांधताय चिरामध्ये स्लाब म विटाचं वगैरे काय?
हा चिऱ्याच, आमच्या इकडे चिरा्याच जास्त चालतो, तिकडे होय.
चरा चालतो का कसा रेट आहे चिऱ्यांचा,
चिऱ्याचा सतरा हजार, बे गाडी ब चारशीचीर येतात त्यामध्ये,
सतरा हजार रुपये,
हा, एक गाडीचा, हा सतरा हजार,
तुमच्याकडे रेट कमी आहे बघुतेक मग,
हा म्हणजे रेट कमी म्हणजे कस माहितीय, त्या साइडला चिरा आहे ना चिऱेचे खाण आहे ना. ती आमच्या इकडून जवळ आहे, त्यामुळे कसं तिकडे आम्हाला हा, भांड वगैरे आहे ना ते कमी पडतं, आणि तुमच्या इकडे जर हा इकडे घ, त्या वरती जर वरती आणायं बोललं ना, तर कसं भाडं जास्त वाढत त्या, त्याच्यामुळे रेट जास्त असतो तुम्हाला,
अच्छा, अच्छा अच्छा, अस झालं का ते, आमच्या इकडे,
हा मग ते भाड्याचे वरचे घेतात. हम्म, हा आसां आहे. भाड्याने घेतात ते, बाकी काय मजा, म्हण अजून काय घराचं आत, म्हधलं प्लॅस्टरचं आणि काम बाकी आहे लाद्या आणि लाद्याच आणि,
लादी ते बसवणार काय लागलंच, सिलिंग वगैरे राहिला असेल. मग कामगार कुठले आहेत?
कामगार म्हणजे हाय तिथलेच म्हणजे आम्ही कसं, कॉन्ट्रॅक्ट नाही कोणाला आम्ही दिला आहे. म्हणजे घरगुती असं करतोय, म्हणजे पाहुणे आहेत ना ते बोलले की आपण, हळूहळू झाला तरी चालेल पण, आपण व्यवस्थित आपणच करूया जास्त पैसे खर्च हा, म्हणजे जास्त पैसे खर्च होतात ना. कॉन्ट्रॅक्ट दिलं तर, हा म ते बोली आपू ना, होय होय पाहुणेच,
हा हा, हा खर्च झाला असेल भरपूर,
हा खर्च तर होणारच, घर कसं मोठं आहे ना आमचं होय, याच्या मुळे, आम्ही किती, साहा जण आहेत, आणिंब हा साहाणच म्हणजे आम, आमच्या कडून बात, आणि बाबच्या, भाव आहेत ते वेगळे आहेत, ते मुंबईला राहतात ते कधी आले तर गावी,
हा म्हणजे ते खरं त्यांच्या सोबत, तर त्यांना धरूनच हे करायला पाहिजे रे,
होय, त्यांना तर हा त्यांना पण त्यांना म्हणजे कस, आहे कि ते बोलले की, आमच्याकडे एवढे जास्त पैसे पण नाही ते करण्यासाठी, हा असं हम्
मग कसं आता कुठेवर आलेय काम
ून फिराबिरा लावूनला आहे स्लॅब बी वरती पडलेला आहे आता आतमधलं काम बाकी आहे बोला आताच प्लॅस्टरचं वगैरे ते सगळं बाकी आहे काम बाकी सगळं ओके चालंय
म्हणज जे मे महिन्यापासून म्हणजे बराच वेळ झाला की
हो ते ते आपलाय स्लॅबच आहे ना अगर त्याच्यामुळे कस त्याला जरा टाइम लागतो जरा होय पाणीपिणी पण चांगला लागतवण त्याला ब साडे तीनशे रुपये एक पिशवी आहे एक बॅग अल्ट्राटेकचीम्ही यज त सगळ वापरतो ते
अल्ट्राटेकच वापरत तुमच्या इकडे हा हा
हम्म फर मग बाकी काय बोलतो तू कुठे आता तू कुठे
न्याय हॉस्टेल ना तेच बोललो कुठे दिसला नाही दोन दिवस काल कुठेतरी प्रतमेश कडे गेला होतो ना तुम्ही
हो प्रतामसकडे गेलो होतो होय भात लावायला गेलो होतो माजी आली भात ला लावलं ान आणि भात काढलं वगैरे सरव्यामधलं आणि आलो हम्म दुपारी गेलो होतो संध्याकाळी आलो
मज्जा केली भरपूर मग
हा हो तजण माझी आली त हम्म कॉलेज ला गेला होता की आज
मग आता काय तोय गेलो होतो आज त्यावे आता विषय चेंज झाल्यात ते पूला परत परवते तिथे स तशे झाले
हा हा
आणि ते बाय किमला दोन रक्च झाले
हा हा हा
परवालाय आता हला
हा
बाईकी के मिस््रीला
हा हा हा नाही काय
सगळ
बरब सर ते कसे बाहेर गेमला आले
ते चैत्राल मॅडम सोडून गेले ना त्यांचं लग्न झालं ते त्यांचा सब्जेक्ट परतसरांनी घेतला आणि परतसरांचा सब्जेक्ट संतोषी मॅडमने घेतला
असं काय हा हा हं हं काय दुपार नंतर दुपार नंतर काय लेक्चर झाले की नाही
दुपारनंतर काय लेक्चर झाल नाही सगळी सबमिशन आता आले सेमिस्टर लागेल जवळच लवकरच मग ते सबमिशन करतच बसलेली सगळे
हो काय हम्म ह्
लिह बसले पी ओसी एची पी तेण लिहित बसलेलं
हम्म हम्म मी काय चि पीत मॅन्युअल लिलाय डायग्राम वगैरे त्यामध काढायचे आहेत लिहून झालंय कंप्लीट डायग्राम काढायच
हा हा हा
मी काय बायोली याचय पीयूसीच झालंय हम्म
मग कधी लिहायचं असते अजून आता झालं की एक्झाम ला गेली पंधरा दिवसात
होय तेेच ते आता बघू आता कस यात पटोट लिय लागणार आहे एकदम पण लगे लागणार आहे ना हम्म हा ते तुझा आहे ना कंप्लीट सगळं जाय ना गण हा हा हा ते माझ बघतोय लिह तो आता आता लिहायला बसलं तर जास्त टाइम नाही लागत
जास्त आहे रे ते टाइम लागतो त्याला हचे पीसम बारावा एक्सपेरिमेंट आहे ते सात ते आठ पेज आहेत त्याचे
हा हा हा त्याची बी तर झालंय लिहून पण बाहेर तुमचं आहे हा
माय गेमचे थोडे आहेत
ह हम् बाहेमची पूर्णच लिहायची ती म स्टार्टिंग नाही अजून केलेय
हा हा ह लवकर स्टार्ट कर एक्झाम लागेल आप अभ्यास करायला पाहिजे थोडा
होय तेच ना मस कराला लागणार आहे बाकी काय बोलतो मी
बाकी निवांत बघ आता जरा नाश्टा करायला आलेलो श्याने मी नाश्ता करायला गेलेलो पाऊस जोरात चालू आहे भाई.
होय काय इकडे पण दिवसभर पडतोय जायतच नाही.
पाऊस जोरात चालायकडे पण. कोकण म्हणल्यावर बाऊस तोरातच. हम्. तुझं गाव कोणतं हो नाश्ता करायला मीशा आलेलो. ड.
हा. हम्म हम् हम्म.
नाश्ता करायला आलो तोण म्हणजे तू कुठे दिसला नाही तुला कॉल.
हा तेच. म बाकी काय. असकी कॉज ला बाकी. काही सांगत नाहीत ना की काय मॅन्युअल कधी पाहिजे कंप्लीट.
मॅन्युअल सा पाहिजे असे काही सांगितलं नाही त्यांनी बट ते तू सांगित. ड. लिहून कं्प्लीट करून ठेवा अचानक कधी पण मागेन चेक करायला.
ह हा हा.
त्यावेळी सगळ्यांचं पाहिजेच. असं सांगितलंय. मंगल मॅडमच लेक्चर होईल उद्या उद्या तररी येऊ शकशील का.
काय?
उद्या कॉलेजला येऊ शकतीलील का बोललो हो ते.
उद्या नाही ना उद्या नाही येऊ शकल मला.
हो म त. परवा का?
उद्या नाही रे उद्या थोडं काम आहे.
अच्छा अच्छा ह्. ह. परवायणार का म मॅम ना इन्फॉर्म केलं की.
हा मॅमला सांगितलंय.
हम् हा लिटर.
लेटर दिलं नाही अजून मॅमला फक्त इन्फॉर्म केलाय सांगितलंय. मॅम असंच आहे मॅम बोला. ठीक आहे मग आल्यावर लेटर दे चालेल.
अच्छा अच्छा.
हो ते.
मग घरचं कसं कसं चाललंय आता माझ्या असइनमेंट ते नाहीत कमप्लीट सगळ्य.
हा सगळ्यात.
शेतीचे प काम झाली शेतीचे पण काम झाली त्याय घरचे
शेतीची नाही अजून लावणी लावायला सुरुवात नाही केलाने. तीन चार दिवसांनी करतील.
हा हा हा ऊस करता तुमच्या इकडे.
नाही नाही ऊस नाही आमच्याकडे भात.
महातच करत.
होय होय वाातच.
हा हम ह.
हम्म इकडे जास्त करून भारताचीच लागवड जास्त होती अशी. ऊस ना नाही नाही.
हम् अच्छा अच्छा..
हम्म. हो उस पण इकडे होतोचा केलानंतर पण कसं इकडे कसे? सरळ मैदानाशी पटार नाही आहेत म्हणजे जाधगा कशी लागतील लांबच्या लांब अशी लाते ना क नाही कालती व ती वर खालती वर मध्ये मध दगडे वगैरे असं आहे त्याच्यामुळे इ जमत नाही कोकणात जास्त करून ऊस
हा आमच्या इकडे ऊसच ऊस भात भैमुख असत सग
हा हा हा हा. ते
मग घराचं काम झालं की मग आता नवीन लगनाजू बघना.
ह.
हम्.
घराच काम झाले की काय म काय नाही घराातच काम कम्प्लीट व्हायला पाहिजे पहिलं. ते म्हणजे भरपूर महिने झाले ना आता ते बाहेर बाहेर दुसरीकडे राहवून राहून राहवून राहून काांटा आलाय आता कधी कध पूर्ण होता असं झालंय.
हा हा ह.
ते
स्वप्नपूर्ती
हा
हम्म
म
घरचे आहेत काय बरी सगळे
हा सगळी बर या तू गेला होता का घरी
अच्छा अच्छा निगेलो तो लास्ट म लास्ट वीक गलो चंद्रलंतरध ना
हा हा हा हा नाही पण आता येन तो एक्झाम झाल्यानंतरच जाणार कधी
हा हा चालते चालते ये मग
हा
म्हणजे लवकर एक्झाम एक्झामच्या अभ्यासाला लक्ष लागेल हा हा
चालेल
तेठी काय मग तेव काय म घरात ना कॉल आलाय तुला करतो नंतर
हा हा हा हा ते आहे ह